हॅलो.
हम्म, काय कराले?
काही नाही. हाय टेरेसवर हाय.
ह ह. जेवण झालं?
हो झालं. ते झाले आता गाडी सकाळी येणार हाय. अवघडच हाय ते. पाटलाची गाडी हाय कोघरला. हम्म लावत एक. कॉ नवीन ड्रायवरे. वळवता येत नाही.
अवघड झाले म. तेले जात जाता येणार नाही ना.
एसी असून ना. बाहेर खॉट घातलंत की, पाटिल
होय? हा नॅचरल हवा.
हा त्यासाठीच. हो आत एसी हाय खरं. हम्म हम्म.
कोण झोपलेचय त्यानी शेजारी?
नाही अजून तरी झोपाय नाही.
हा हा. दुपारचे दुपारच्या साठी झोपेसाठी घातली असतील हो.
हा तस पण असेल. होय. ते कॉर्नरला चौकात भारी केले. फरशा टाकून. ग ते गवळ्याचे.
होय काय? हा बरोबर.
पळल का गाडी?
बघला पाहिजे का उद्याला.
हम्म कसं होते बघायचं.
ते एक कॉल ऑटोमॅटिक कस काय कट झाला. काय कळालंच नाही.
हम्म हम्म. काय सिस्टीम. सिस्टीमच काय तरी झालं असल.
काय माहित काय झालं.
हम्म. जाऊदे तेवढं काय तर हे होणार उनीस, बिस ह
मग आणि?
हाय चालू हाय सकाळी लवकर उठायला लागणार हाय गाडीवर लवकर येणार आहित डेलिवरी मटरेल
ह, ह
हम्म त्यासाठी जरा आवरून करूनच खाली जायला पाहिजे ह आणि मटेरियल आता ऑलरेडी हाय आता ते कसं कराय पाहिजे बघाय पाहिजे ऑलरेडी ताक त्यात आहे
हो
सगळं पहिला स, स डिस्ट्रीब्यूट कराय लागणार हाय म्हणजे व्यवस्थित हे ते ताक फुल सगळ लावाय पाहिजे
बरोबर
ह, ह लस्सी भरपूर हाय
होय म आज पण लसी टाकल्या काय?
आजची लसी संपली की डॉट संपली उद्या लसी चा चार कॅरेट हाय वायसिप साठी दीड होते आन रेग्युलर क ऑर्डर साठी
हा, हा
आता वायसिप सुट्टी आहे आणि बाकीच आता ऑर्डर प्लन बी झालाय ना
हम बाबाना सांगितलं म्हणजे काय म्हणले? जाणार आहे म्हटल्यावर हा, हा हम, हम
हम, हम ते मुहूर्तमेढ च हाय म्हणून सांगितल ना?
ह, ह, ह, ह
बघाचं आता कस काय उद्या हट्टा न कॉल येणार हम्म लागणार हुत आज केलाय मी हा आज माणकापूर आणि हे केलंय
ह
म आता
आणि ऑर्डर त्यांच्या दिल्यात
हाव
बडवे, राजलक्ष्मीच्या दिल्यात ऑर्डर
हा
आता उद्या कॉल कोण करणार या वर डिपेंडस आहे
बघायच दिदीनी टायमिंग काय सांगितल्या तरी मग शेवटला फोन झाला तवा? तेनी लवकर बाहेर पडणार आसं
नऊ पर्यंत जात बाहेर पडणार आहेत तेनी
हा
हम्म
त्या हिशोबान आपल्याला इथलं हे कार्य करावं लागणार ना. ऍटलिस्ट तीथं एक तास, दीड तास, हा आठ दिवसाची त पाहिजे. तरच त्या केल्ल्याचा अर्थ ये. हम्म, नाहीतर मं इकडं- तिकडं ठेऊन जातण केळी घ्यायच्या आहेत, मग केळीसाठी आणि
हं,
आपनं इथंन सातला तरी, साडेसहा पावणे सा हितना बाहेर भडायचं, त्याच्या आधी आवरला पाहिजे.
आपल्या आपण आलो असंल दोघी
अं, आत्ता
त्यांच तेनीं येतात बस नं दोघी, अनु-मेघा
हा आल्या होत्या क नही?
आले असतील की येणार होते, बाहेर पडलेलेत म्हणे
तरी लैई उशिर करणार नाहीत ना त्यानी
हो, हा तेच कि
मं आज काय, आज काय हे विषय होणारच नाही. आज काय विषय होणार नाही.
कसला?
हा, अस यांचा विषय
कोणाचा?